हॅलो! हा बोला.
आला वाज?
हो हो येते आवाज
हो का तुम्ही हँडवॉश केलेला आहे का घरी कधी?
नाही युज नाही केलं अजून आणि केलं पण नाही सांगा. काय कसं करतात? तर
आपण जे साबण युज करतो की नाही आपल्या घरातले
हम्म.
ते लहान हून जातात सगळे.
हो यूज केलेले ते छोटे होतात.
अ छोटे होतात तर मग त्याच काय करायचं ते लहान लहान कपडे सगळे अशे किसून घ्यायचे किंवा असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे.
हम्.
आणि पाणी गरम करायचं त्या पाण्यात टाकायची. मग त्याच्यात आपलं हा कडुलिंब कडुलिंब ब हा सांगते ना रस म्हणजे कडुलिंबाच पानं वगैरे अशे मिक्सर मधून वगैरे फिरून टाकले तर चालते. हा आणि गड समजा असा गाळून वगैरे
आणि त्याच्यानंतर कोरफड घ्यायचो कोरफड हे असं दाबून शिकून चांगलं कऱ्याचं
हा मला ते तसच पणेच निघते असत. समजा आपण चाकून काढलं तर? चम्मच
ह आणि त्याच्यानंतर बहुतेक म्हणजे सेंट आणि चांगलं यासाठी डेटॉल टाकायचं. तर ते झाल्यानंतर काय काता हे सगळं उकळून घ्यायचं.
हम् ह
ते उकळल्यानंतर ते हँडवॉश पूर्ण होत. अ शिजून जाते पूर्ण मिक्स हून जाते.
मग?
हा. मग एका बरणीत भरून घ्यायचं त्याच्यात थोडसं डेटॉल वगैरे मिक्स करून घ्यायचं. अच्छा.
हो काय?
मग कोरोना होता की नाही तेव्हा खूप करत होती मी. तेव्हा ते हा तेव्हा ते म्हणत नव्हते काय जास्त म्हणजे बाहेरच आणू नका हँडवॉश न हात धुवत राहा.
हा हा आपले धुवत रा आणि ते हे पण वापरत होते सॅनिटायझर. त्यान तर म्हटलं हात तर खूप रफ होत होते म्हटलं.
हा तर मग मग मी माहिती ते काय हे हँडवॉश घरीच करत होती किती दिवस मी तर चांगले चांगले साबण वाप वापरले आहे हँडवॉश साठी. नाही त काय? तो खराब राईटीमीराय ते जो तो आल के इकडून तिकडून आलं का कोणी हात धुवत होतं.
हो नाही आता ते सवय स होत.
हा अ मग ते हँडवॉशच हे करून म्हणजे घरीच करत होती मग् मी
चांगलं आहे ना ते उलट घरी तयार करूण आणि त्याच्या केमी कॉल हे ते अजिबात नसते ना काही घरचं ते घरचच असते.
हा. मस्त होते सॉफ्ट वासही चांगला येते ना त्याच्यामध्ये.
हाव का?
आपलं सेंडय थोडस डेटॉल टाकून द्यायचं चांगलं सेंट येऊन जाते.
घरी राहते.
किंवा शॅम्पूच्या पुड्याही टाकल्या तर चालते दोन ना ओ
हो ना?
हम्म.
करून पाही पाही बघीन मी आता.
हो आणि मीनाचे दिवे वगैरे करता का तुम्ही?
नाही मेनाची दिवे तर मी रेडीमेटच विकत आणत असते.
हाव काय मेन आपल्याला मेन विकत मिळते मार्केटमध्ये. खुल्ला खुल्ला मेण भेटते.
हम्म हम्
हा मग ते मेण घरी आणायचं आणि उकडायचं आपल्या गॅसवर कजात एखांद्या शिजवायचं अ आपल्या घरी फुलवाती किंवा वाती असतात कि नाही?
हो असतात.
हा किंवा जाळा धागाही वापरला तर चालते ते धागा घ्यायचा तुमच्या इथं हम्म हे आहे काय चॉकलेटचे ते ट्रे वगैरे राहता ना छोटे
चॉकलेटचे
नसर
ह हम् हम्
हॅलो
हा नाही ते नाही आहे म्हटलं
हॅलो आवाज येऊन नाही राहिला? आ
तिचा आवाज येतंय म्हटलं
हा ओके तुमचाच नव्हता आला मग मला
नाही मी हो हो म्हणतं होते ना
हा तर ते अ नाही तर मग आपले झाकणं असतात की नाही औषध वगैरे याचे त्याचे
हम् हम् ह हो ते छोटे छोटे असतात औषधं चे झाकणे
हा त्याला छिद्र पाळून द्यायचं त्याच्यातून वात टाकायची खालून. आणि त्याच्यात सगळ्या हच्यात थोडं थोडं थोडं थोडं थोडं थोडं मेण भरून द्यायचं मस्त छान दिवाळीत वातावरण थोड्या वेळाने वाळून जाते मेण लगेच कडक होते.
वता मग हे आपल्या कायच्या टाकायचे.
वाता अ आता ते म्हणजे तुम्हाला कापसाचे टाकायचं असेल तर कापसाच्या किंवा जाळा धागा भेट ते
हो जाडा धागाय असे तर समजा वाकही शिवतात हम्म
डब डबल करायचा तो
हा हा म्हणजे ते कसं आहे जास्त वेळ पर्यंत राहील आणि थोडसं मोठी वातरायची जाड
हा दिवाळीत मस्त होती ते भरपूर दिवे लागतात रोज रोज तेलाच्या वाता भिजवा आणि ते तेल टाका ते करण्यापेक्षा हे मस्त का करून ठेवलं ठेवून दे हा मी मी करत असतें माझ्या घरी असं मार्केट मध्ये भरपूर मेण विकत भेटते. आणि त्याच्यापासून मग आपल्याला डिझाईन डिझाईनचे बनवता येतात दिवे वगैरे.
हो
ट्रे वगैरे असले तर असे
हो न जर ते आपल्याला समजा डिझाईन मध्ये समजा सा साच्या जसा असे समजा तसाच हिशोब होणार ना? हम.
तो चॉकलेटचा साचा आहे की नाही? मी चॉकलेट करते तर
हम् हम्म.
तर मग ते चॉकलेटचे वगैरे साचे मध्ये टाकलं की हुन जाते.
हाव काय?
हा.
करून बगीन मी आता ह्या दिवाळीला म्हटलं आता करून बगणार मी तस. तं विकत आणल्यापेक्षा मेन मिळते ना म्हंतर विकत मग आपल्याला कशाला?
ह त्याचे गो मेनाचे कसे गोटेचे गोटेच मिळत.
होव काय?
हा मार्केट मध्ये गेलं म्हणजे.
हम्म.
विकत आणलेन मस्त होतात त्याचे कुठं असं किती काही लावा तुम्ही.
हम्म.
भरपूर होतात.
हो ना? करून बघीन ना मग आता. चांगला आहे ना घरी बसल्या काही ना काही नवीन केला जाते.
विकले ते चालतात. मी विकलेले पण आहेत दिवाळीच्या वेळेस.
इकडेच मणा विकायच इक आपल्या इकडे गावाच्या ठिकाणी नाही चालत. मला मोठ्या शिटीमध्ये चालतात ते.
आणि तोरण वगैरे असे मने घरी आणून तोरण लटकणं मी केले न खूप विकले.
तो टॅलेंटेड हात तुम्ही त हात.
टेबल केक रेसिपी सगळं सगळंच येते. फक्त माला कसाय? थोडीशी आळशी पणाही करतो मी कधी कधी मनान वेळही भेटत नाही.
कस आहे कसं रोजच्यासाठी परत राहिलं ना तर आडशी पणा येतेच.
हा मला केक आईस्क्रीम मी सगळं घरी करते.
बापरे मी मी एवढं नाही करत बसत तुला मला- - ते जमत नाही आणि मी इंटरेस्ट बी घेत नाही त्याच्यात-
मला इंटरेस्ट वगैरे सगळं आहे. आणि फक्त कस का माझं जवळ कस थोडस आता आईस्क्रीम वगैरे करतो म्हटलं. तर त्याच सामान भरपूर आणाय लागती.
हो.
म आपण केलं नाही ना तर ते पूर्ण खराब होऊन जाते मग- - फेकून द्यायला लागते, मला तर केक - ते मागतात, किती जण करून पण मी ते केक घरी करते. बाहेर नाही देत करून.
कारण कि एवढं मोठं सामान आणल्यावर वाया गेल तर मंग काय करायचं ते.
बरोबर आहे, ती बरोबर आहे ना तुमचं एवढं मोठ- महागीच सामान आणणं आणि एक ऑर्डर- - मिळाला आणि त्याच्यानंतर दुसरा नई मिळाला कधी... तर ते सामान तसंच
हा... हा... आन मी... माझं कसं ए. मी सगळं अर्ध अर्ध करून ठेवलेलं ए... हूहू... म्हणजे पार्लर केला... पार्लरचा कोर्स अर्धा केला. आईस्क्रीमं भरपूर येते.
हूं.
म्हणजे.. येते सगळंच... पण आपल्या आपल्या स्वतःच्या पुर्ती येते.
नाय नाय... हा जसं स्वतःले... स्वतःच्या गरजेपुर-
हा बस, स्वतः मी नाही आधी हा... स्वतःपुरतीच शिकली. तसं... कराय लागते मला पण... पण कसं ए आता होत नई ना. आ ते शेवड्या पापडाच्या मशीना घेतल्याय.... त्याच्यामुळे वेळच नाही भेटत... उन्हाळा पूर्ण त्यात जाते.
माझं पण दोन तीन असं झालंय कि, अर्धवटच झालाय... पार्लर पण तसच झालं आणि मेहेंदी क्लास केला होता मी... ते पण तसं अर्धवटच झालेला ए. मेहेंदी क्लास मध्ये आता- कसं... स्वतःली... स्वतःपुरती लावता येते बस झालं म्हणतात... दुसऱ्याले लावायला जायची गरज नाही आपल्याले, तसं आपुन... दुसऱ्याच्या पुढे हात घेऊन जान आणि म्हणे दे गं बाई लावून... मला लावता येत नाही मेहंदी... असं नाई ए. तसं स्वतःच्या हातात लावता येते ना... पद्धशीर दिसते ना.
हा मग बास, माझं ही तसंच ए... मी स्वतःच्या पुर मी हातावर... सगळं करते.
आपल्या मुलांना दुसऱ्याच्या इथं हम्म... असं मेहेंदी लावायला, याला पाठवत नई.. आण बेटा मी देते लावून.
हा... आमचंही तसंच ए.
हं... हूंहूं... हं.
हूं हं. मी आता आपल्याले पोरगी ये बा... मेकअप वगैरे सगळं मलाच येते. अरे बापरे
हा ते पण तसंच... घरीच लुगडं नेसून देणार... कार्यक्रम असला कधी तर त्यांच घरीच मेकअप करून देणं.... कसं ना नई बाकी- तिच्या ज्या महिला आहेत ना... म्हटलं बाहेर ते येतात ना की माझ्या मुलगीची तयारी करून देतो का? तिले येतच नई... मग कसा प्रॉब्लेम होते... कोणी देते करून... नई देत करून. स्वतःच्या अंगात तेवढं टॅलेंट पाहिजे म्हटलं थोडं... काई ना काई.
मग तेच ए ना... तेवढा येते ना, आपल्याला स्वतःपुरती... बस झालं.
माझंही तसंच ए... स्वतः पुुरत सर्वच ए बाकी कोणाचं म्हटलं तर मग नाई येत.
शिलाई मधलं काही येत नाही. मशीन मधलं, टेलरचं काम काहीच येत नाई.
शिवाई मध्ये मी एक नंबर पहिली मी ब्लाउज शिवत होते. ती आता बंद केली... स्वतःचे ब्लाउज शिव ते बाकीच्या सर्व महिला का बरं बंद केली आम्हाला चांगली मस्त हं... चटक दिली म्हणतात लावून... चांगले ब्लाऊज वापरायची आता तुम्ही बंद करून टाकलं असं म्हणत होते म्हंटलं... ताई तसं काई नाहीए... म्हंटलं तसं नाई होत म्हटलं आता आता मुलं बाळ हेती झालं तर कामं जास्त वाढलेले असतात... अन कधी होत ही नाई म्हटलं अर्जंट ते. तर जमत नाही ना मग.. म्हणून मग ते बंदच केलंय.
हो ना? आता म्हटलं हा. हा झाले झाले तर हा आता ठेव. सो आता उद्या लाऊ आपण.
बरं ठीक आहे ठेवा.
हा.